हो. येतोय.
हम्म. पहिले कस थोडी सवय पण होती ना कामाची. का घरकाम करणं किंवा बाहेरचं पण. किंवा बाहेरच्या पण पण छोटे छोटे काम करायचो लहानपणापासन तसं. पण आत्ता तरुण मुलांना खूपच पॅम्परिंग करतो. हे नाही करायचं- तू फक्त अभ्यासच कर. इकडे नको. तिकडे नको असं. खूप पॅम्पर करतो. असं तसं म्हणजे मुलाना जास्त बाहेर- फक्त पुस्तकी ज्ञान मुलांना मिळतं.
हो. असं म्हणजे बा बाहेरच ज्ञान नाही मिळत.
हां.
तेच.
म हे गणपती वगैरे असतात का तुमच्याकडे?
हो. गणपती असतात ना.
हं. म्हणजे घरात असता का तुमच्या?
हो. आम्ही घरात बसवतो. तुम्ही?
हो. आम्ही पण बसवतो. म पाच दिवसाचा असतो का?
नाही आमचा पूर्ण दहा दिवसाचा असतो.
हा आमच्या म्हणजे आमचं पाच दिवसाचाच असतो पण आता माझा बाबू झाल्यापासून आम्ही दहा दिवसाचा ठेवलाय.
हा हा हा
हा म्हणजे गेल्या वर्षी ठेवलेला आता पाच वर्षी आम्ही दहा दिवसच ठेवू म नंतर परत पुन्हा पाच दिवसाचाच ठेवणार ते जरा म्हणजे नवस बोललेलं म्हणजे सासू सासूबाई माझ्या
हा ना पूर्वीचे लोक नवस करायचे ना म्हणजे आत्ता तर एवढं सगळ्यात पहिले अ लोकं जुने लोकं करतात अजून पण नवस
हा जा जावेला पण दोन मुली येत आणि मला पण पहिली मुलगी ना म्हणजे आमच्या घरात मुलगाच नव्हता.
हा हा हा हा
त्यांची इच्छा होती म्हणजे त्याई असं मनातला गणपती समोर हे केलं म्हणजे पण त्या बोलतात मग एक इच्छा पूर्ण झाली ती त्याही अशी इच्छा तेव्हा हे केलेली आम्ही दहा दिवस गणपती वगैरे ठेवू
हा हा हा
ह मग गेल्या वर्षी त्यात तो झाल्यापासून मग दहा दिवसाचा ठेवतो मग आता ते पाच वर्ष ते पूर्ण करू आणि मग पुन्हा पाच दिवसाचाच ठेवू म
हो ना असायचच पूर्वी ना नवसच करायचे लोकं
हो ना ते का आपल्या नशिबाच्या गोष्टी असतात पण मो अशा मोठ्या लोकांचे हे अस
हा श्रद्धा असतात ना मुलं अजून काही म्हणजे लोकांच्या श्रद्धा अजून देवावर
हो ना आणि मग गौरी वगैरे बसवता का?
नई गौरी इथं नई बसवत आमच्या घरी नई बसवत पण मग आसपास बसवतात पण आमच्या घरात तरी नई अजून म्हणजे अ कुठे रिलेटिव्ह मध्ये पण नाही एवढं
हो आ हा आमच्याकडे म्हणजे अ गा-गावात असतं आमच्या
हा हा हा
हा तिथं आम्ही जातो पूजा करायला एक म्हणजे एका घरी असते असे तीन चार घरी बस का
छान डेकोरेशन छान करतात आमच्या इकडे अं म्हणजे असतात ना गौरीचं
हा
छान डेकोरेशन वगैरे देखावा छान असतो बघण्यासारखा
हो
कसं करतात मग त्याची भरपूर म्हणजे मोठी प्रोसेस म्हणजे सगळंच करावं लागतं ना म्हणजे साफसफाईपासनं
हो सगळं सगळं नवीन पदार्थ रोज गोड काहीतरी
रोज ते म्हणजे दीड दिवसाचीच असते ना ती दीड का अडीच?
तुमच्याकडे कसं असतं?
आमच्याकडे एक दिवस म्हणजे बसते अ दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे असतं. आणि म तिसऱ्या दिवशी मग असं तीर्थप्रसाद असतो. तुमच्या इकडं कशी असते प्रोसेस? हॅलो! हॅलो! येतोय ना आवाज?